हॅलो हॅलो
हा वहिणी येतोय येतोय काही बाहेर गेलेल्या काय?
हा हा बाहेर जराशी
खरेदी
नाही नाही ते जरा आमची कामवाली आहे तिला रूम पाहिजे होती ना मग ते बघण्यासाठी गेलो होतो.
हॅलो
हा अ बोला हा ते रूम दाखवण्यासा गेले होते तिला रूम पाहिजे हो हो
हा ह ह
मग
ताई काय म्हणताय? काल संध्याकाळी परत फोनची तुमच्या वाट बघितली खरं काय तुम्हाला वेळच नव्हता.
हा रात्री पण मुलं गोंधळ म्हणून केला नाही मी परत.
हा हा हा हा हा नही असू देतकीे. आणि काय काय. ट्रिप काय आहे आत्ता काढायची परत काय दिवाळीला वगैरे का काय.? ट्रिप.
ट्रीप होय नाही डिसेंबर मध्ये म्हटलं जर बघूया.
हा हा हा हा नाही गोव्याला जाऊन एकी डिसेंबरमध्ये.
हो ना आत्ताच जाऊन आलोत आता गोव्याला परत जायची इछा नाहीये अं हा.
आम्ही मध्ये बघा. अ हे ना म्हणजे टूर कंपनीच्या ह्याच्यात ना. याला गेलो होतो कुलू मनाली वगैरे.
हा.
कुलू मनालीये परत चंपा.
हा
परत टेल हौसीये हे असं. ते बारा तेरा दिवसाची होती ट्रीप.
हा हा.
पण एकदम एकदम छान त्यानी ट्रिप म्हणजे हे केली.
हा नियोजन
आम्ही नियोजन केलं म्हणजे. जेवणाला आचार्य सुद्धा त्यांचेच होते जेवण म्हणजे त्यांच ते. चहा नाश्ता जेवण दोन वेळचं. सगळं करून आपल्याला म्हणजे वाढत होते म्हणजे काय ते. इकडचं हॉटेलचं काय खाण्याचं काई हे आलं नाही बघा.
हो का म्हणजे त्यांचे कुठं ग ट्रेनमध्येच का ते आचार्य
नाही नाही ट्रेन नाही हे आम्ही बस न रेल्वेन आणि म्हणजे कसं इथून जम्बोपर्यंत रेल्वेने गेलो.
हा...
हे म्हणजे टुरिस्ट वाल्यांनी काढलेली ट्रिप
हा हा हा हा
ही वेगळी आणि तिथनं मग तिनी बस करून असं फिरवलं सगळीकडे.
हा हा
हि रेल्वेची नव्हे
हा हा
मग ते कुलू मनाली वगैरे आता एवढे छान आहे वहिणी तुम्हाला सांगायचं म्हणजे अगदी म्हणजे स्वर्गात गेलेल्याचा आनंद आपल्याला होतय तिथे गेल्यानंतर
कुल्लू मनालीला?
कुलू मनालीला
हां
हवामान पण एवढं छान आहे आणि सगळं बर्फन हे ना असं म्हणजे बर्फातन सगळेआप अपन फिरायचं
हो का? थंडी नाही का लागत मग जास्त?
नाही, आणि त्यांनी कसं बर्फात वर आपल्याला नेत्यात क नाही अगदी झिरो पॉईंटला घेऊन जात्यात बघा.
हां हां.
म्हणजे झिरो अ टेम्परेचर.
हां हां.
नुसतं कडेन सगळं बर्फ बर्फच पोखरून रस्ते केल्यात.
बापरे!
असं हाय ते. म्हणजे लेह लेह लडाख वगैरे नाही काय? तिकडच्या साईडला ते बघा.
हां हां.
कुलू मनालीतनं क नाही बस अ बस ट्रॅक्स आहेत बस पण जात नाहीत वर.
हां.
अशे ट्रॅक्स केलेत म्हणजे करत्यात आणि ते ट्रॅक्स वर जात्यात आणि रस्ते तर एवढे अरुंद म्हणजे असं इकडून एक ट्रॅक्स जायला आणि तिकडून एक यायला एवढीच अशी जागा.
हा का कशा भरपूर जास्त हे नसेल?
ब हां आणि एवढं छान मग तिथं गेल्यावर त्यांचे ड्रेस देतात ना घालायला ते.
हां.
सगळं असं तोंडाला तोंड फक्त दिसतंय. कॅप म्हणा शर्ट, पँट त्यांचे अ गमबूटसारखे बूट असतात.
हां हां.
ते सगळं आपण भाड्यानं घेऊन जायचं.
हां का?
आणि मग काय बर्फात काय खेळायचं असेल तर खेळायचं. कोण बर्फातनं ट्रेकिंग करतंय ना असं. ते काट्या घेऊन पळत जात्यात ह्याच्यावरनं परत स्कुबा ड्राईव्ह पण असतंय.
हां हां.
म्हणजे एवढं म्हणजे तिथून परत यावंस असं वाटतच नाही तुम्हाला सांगायचं म्हटलं तर.
हो मला पण एखाद्या ठिकाणी फिरायला गेलं की असं वाटतं तिकडचेच पाहिजे होतं आपण.
इकडं नको वाटतंय पण नाही आपल्याला पण इकडं चांगलं आहे ऊन भेटतंय. हवा भेटती तिकडं त्यांना कसं सारखं भरपणा बोर होतंय मग.
आणि त्यांच्या तिथं फ्रीज अ फॅन, ए सी असलं काही भानगड नाही बघा.
हां.
काही नाही तिथं.
सगळं नॅचरल.
सगळं नॅचरल. भाज्या सुद्धा नॅचरल उगवलेल्याच त्यांच्याकडं खत. खत बित हे असला काय प्रकार नाही तिकडं काय.
हा हा.
मी तुम्हाला तसली दुकानं बिकानं असल काही दिसत नाही.
हा.
त्यांचं ते त्यांच्या रोजच्या ह्यायला लागतंय तेवढच.
आणि ते भाजीपाला कसा पिकतो भर एरियात.
व्हयं प हिकडं बा बाकीच्या हिकडं सोडत्या हिकडून जातोय ना मग.
हम. हा हा.
बाकीच हिकडं आहे की गा जिथं. गाव वगैरे आहे कणी, तिथं आहे ना आजूबाजूला. गार्डन हायत. मोठमोठ मोठमोठ मंडीला तर एवढी मोठी गार्डन हाय.
हम हम.
आणि असं खाडीत पाणी बिनी असं म. म धबधब्यासारखं पाणी वाह ते मंडित तर राहिलो होतो तुम्हाला सांगतो लॉजवर. असं आमच्या लॉज वर ग्यालरीत कणी. असं मोठी नदी आणि ते, पाणी वाहत होत. आणि हिरवा गार परिसर म्हणजे. इतकं छान म्हणजे मनाला हे वाटलं, म्हणजे पैसे आपण घातलेले फिटले.
हो ना नाही तसं चांगलं असेल तर, आपल्याला काय वाटत पण नाही.
नाही खरोखर खूप छान आणि, कसं माहितीये का ते मग ट्रिप. न्हेणारी लोक सुद्धा चांगली.
हो नाही तर चिडचिड करणारी, म्हणल्यावर काय मजा येत.
म हा न्हेणारी लोकं सुद्धा चांगली. म्हणजे आणि नेमके पॉइंट सगळे कुठं बघायचं आहे कुठं नाही. परत हे असतंय. अ बोटिंग बोटिंगला कुणाला जायचं असल. बोटिंगला म्हणजे हे करत्यात.
म्हणजे काय एन्जॉय करायचं, असेल तर आणि खरोखर तुम्हांला. जमलं वहिनी तर खरोखर आता. मुलांना घेऊन जावा तुम्ही, एक ट्रिप तिकडं करा.
खर्च किती येतो कुलू मनालीला.
आं.
किती खर्च येतो.
अ आम्ही, कणी आता तुम्हाला सांगायचं म्हणजे, त्या वेळेला कणी सोळा सोळा हजार रुपये भरले होते बघा.
हां हां हां.
कोरोनाच्या अगोदर.
हा.
म्हणजे आता, म्हणजे एक. वीस पर्यंत येईल एका माणसाला असं पण खाणं पिण सगळं त्याच्यात.
हा हा नाही परवडतय ना मग.
हा तुम्हाला बाकीच काय, फक्त तुम्ही एक्स्ट्रा काय घेऊन खाल्ल. किंवा काय खरेदी वगैरे केली तर तो तुमचा तुमचा खर्च.
हा हा हा.
पण काही नाही अंगावरचे कपडे दोन जोडी घ्यायच जायचं एवढं इझी म्हणजे त्यांनी असं हे केलंय.
हा हा.
आणि पोटभर, नाश्ता पोटभर, जेवण पोटभर, म्हणजे असं काय मं हलगर्जी करत नाहीत कुठं.
हा हा.
इथून तर आमच्या इथं तर सगळं म्हणजे आता मी माझ्या मिस्टरांच्या ह्यांन कोरोना. तिथून जरा जात नाही, आता त्यांना एवढी दगदग सहन होत नाही, म्हणून नाहीतर आमच्या इथून म्हणजे जात्यात केरळामध्ये जाऊन आली सगळ्या आमचा फिरायचा ग्रुप आहे ते बायका. आणि तसं काही नाही बायका जेंट्स, लेडीज दोन्ही ते ह्याच्यात‌अ घेऊन जात्यात. लेडीजच पाहिजे तंअस नाही आमचे
तुम्हाला आवड फिरायची भरपूर फिरून झाले.
होय होय आ आता पर्वा केरळ, मैसूर, अ हे मैसूर, बेंगलोर, उटी,
ते सगळी ट्रीप झाली बघा.
तुम्ही गेले का नाही?
आमचं झालंय बेंगलोर, म्हैसूर, उटी वगैरे.
हा हा.
तुम्हाला सांगतोय काय पूर्ण भारत आमचा फिरून झालाय. आणि नेपाळलं तरी आठ दिवस राहून आलोय आम्ही.
हो का!
हो हो हो.
हा.
मग नेपाळ वगैरे करून, तसच मग ते दा- दार्जिलिंग वगैरे गंगटोक, सिक्कीम ते सगळं आम्ही केलं होतं त्या एका ट्रीपमध्ये.
हा हा.
असं.
नेपाळा कशि लोक आहेत?
नेपाळला तुमाला सांगू एकदम चांगली येत लु क शांत स्वभावाची. आणि नेपाळ हे पूर्ण हिंदूंचं आहे.
हा.
म्हणजे असं बाकीची जास्त कोण लोक तुम्हाला दिसनार नाहीत.
हा हा.
अन हवामान पन यवडं छाने त्यांचं का नई आनी जिकडं बघल तिकडं बायकांची केसव निक नी पाठीमागं अशे लवनीपर्यंत केस सगळ्या बायकांचे. आनी जाडच्या जाड.
हा हा हा ते लोक गोरे पन खूप राहतात आ.
गो गोरे गोरे सगळे आनी सगळी एक सारखी दिस्त्यात बघा.
हां.
म्हणजे आई कुठली मुलगी कुठली नात कुठली काही कळत नही.
हो ते त्यांची तब्येत पन फारच कमी असतेत हा.
होय होय होय होय होय होय होय एकसारक्याच आशा आनी छान आ आपन म्हणजे अ रिस्पेक्ट न वाग्त्यात आपल्या आपन काय विचारलं तर. आनी फसवा फसवी नाई.
नाई का?
नाई नाई नाई नाई फसवा
नाई मी आगोदर ऐकलं होत आए फसवतात म्हणून तिकडं.
नाई नाई नाई. आजिबात हे नाई मग ते काशी विश्वनाथचं मंदिर आनी एवडीं मंदिर हाईत म्हणजे ते हे धार्मिकच हे हाय नेपाळ तुमाला सांगायचं म्हटलं तर.
हा हा.
आनी कूत्या मन साधं घर जरी बांधलं तर त्यांची कौलं इतकी डिझायनर हायीतत क नाई खूप
हम
म्हणजे असं म आपलं मंदिरं कशी बांधलेली आएत त्याला कशे हातीचं हे आसं केलेलं आसतय की नाई तसं प्रत्य त्येकाच्या घराला सुद्दा तसलि कौल.
हो का?
हा डिझाईनर मणजे अक्षरशः आमची मुलं त्या वेळेला म्हटलीत आपन घर बांधलं की हिकडून हे असलं डिझायनर मागवून घेऊया.
ह
इतकं मजे कौलं सुद्दा असं परत अ वर क चौकन घातला का नाईत तर कडेन ते डिझाईनर चौक. हे कौलं सिहाच तोंड म्हणा सिंहाच्या तोंडाचं डिझाईन एकसारकं परत हत्तीचं म्हटलं तर हत् तिचं आ आशे आओ खूप वैनी नेपाळ सुद्दा खूप छान बगायसारखं आहे ह.
हा हा हा.
हम् अस एकदम छान आए बगा आपन घरात न भाहेर पड्ल्याशिवाय काही कळत नाही बघ.
त्यांच्याकडे येवडा इन्कम सोर्स नाई वाटतं बरेच त्यांचे लोकं इकडे आएत ना पुण्यात वगैरे.
होय कोल्हापूरला पण हायेत की.
हा इथं तसं काळे अस सेक्युरिटी त्यांच्याच आहेत.
हा आव हित तिथ म्हणजे दुसरं फार मोठी शेती किंवा बिज हे मोठे कारखाने वगैरे असल काही नाही ना.
हम् हम.
असं काही नाही जे टुरिस्ट येतात ते, आणि काय किरकोळ शेते असेल हेच
हा हा हा.
बाकीच त्यांच्याकड म्हणजे तस इन्कमच काही नाही. हे मंदिरात वगैरे लोक काय येतात का नाही टुरिस्टवाली.
हां हां.
तेन त्यांचाच इन्कम की.
हा
म्हणजे असं बाकीच काय, असं मोठमोठे कारखाने. किंवा फार मोठी शेती, हे असलं काही भानगड नाही तिथं. म्हणजे दिसत तरी नाही बघा, तिथं काय तसं.
हा हा.